हा.
नमस्ते हो हो तिच्या एरियात काहीतरी नेटवर्क इश्यू असावा म्हणून त्या एक कॉलचा असा गोंधळ झालेला.
हा हा मगाशी तिथं येऊन केला होता का तुम्ही?
तिथं नाही का तुमचं एक रिंग येत होती तुम्ही केला होता कॉल आवाजच येत नव्हता तुम्हाला.
हो तरीच हा असेल असेल मग काहीतरीच प्रॉब्लेम. हो आणि नंतर लागला तुमचा.
हा नंतर लागला पण स्टार्टिंगला तसंच झालेलं काही आयडिया नाही तिकडे काही झालं असेल.
झाल असेल नाही हे पावसामुळं थोडं रेनचा प्रॉ प्रॉब्लेमच राहतो न. हम्म. हम्म ते लागल्यानंतर तरी आपले कॉलिंग सुरू झाले म्हणून होतील तरी तेवढेच दोन चार कारण ह दिवसभर तर जमत नाही परत असं सकाळी, संध्याकाळी मग करावं लागतं न थोडस.
थोडस संध्याकाळी छान जमतं कसं सकाळी धावपळच असते मागे.
हो.
हे करायचंय उद्या ते करायचंय.
आणि बऱ्याच जणींना कसं रात्री स्वयंपाक करायचा असतो ना मग त्या सहा वाजल्यापासूनच मग त्या म्हणतात ताई पण उद्या करू उद्या बोलू असं होतं हम्म.
एखाद्या वेळेस दुपारी तरी जमून जातं किंवा मग संध्याका काळीच जमत माझं प्रत्येकीच वेगवेगळ काहीतरी प्रॉब्लेम असतात.
मग आपल्या कस त्रास नाही न देऊ वाटत आ असं मैत्रिणींना ते.
नाही आता तुमचे आणि एक अमरावती अन एक इकडे सातारकडची आहे. तिच्याशी काल अ मस्त गप्पा झाल्या.
हो असं रेंजचा ते नाही न ताई प्रॉब्लेम आला मग आपले होतात कॉल द म्हणजे चार तरी. किंवा पाच तरी होतात दररोजचे. पण ते रेंजचा कधी प्रॉब्लेम येतो आपल्याकडं रेंज नसती कधी कधी मैत्रिणींकडे आपल्या रेंज नस
काय काही जणीशी बोलताना आहे ना थोडसं असं मोकळ नाही वाटत. आता मी नोटीस केलं काहींचे कॉल झाले आता तुमचा एक त्या दोन जणी चा काल तिच्याशी पण एकदम असं वाटत होतं की जस की ती माझ्या नजरेसमोर आहे.
हां.
अमरावतीच्या ज्या आहेत त्या पण अशा एकदम अ मोकळ्या बोल चालू आहे आमचे कॉल त्या आज पण बोलल्या होत्या क कर तू पण आता त्या बहुतेक मिस्टर आले असतील स्वयपाकाला लागल्या असतील. सांगितलं होत हा. त्यांनी कालच सांगितलं होतं क सहा नंतर मी लागते वॉस मिस्टर येऊन जातात.
आणि बऱ्याच जणांच्या मिस्टरांची कशी नाईट शिफ्ट असते ना त्याच्यामुळ त्या तीन, चार वाजल्यापासूनच स्वयंपाकायला लागतात.
हा हा नाही त्यांच्या घरी येतात ना मग त्या दुपारी बोल्या होत्या ना आज हम्म
आणि काल काय झालं, आमच्याकडं थोडा लाईटचा प्रॉब्लेम झाला मग चार्जिंगच नाही दिवसभर. काल जी साडे अकरा ला संपली मग रात्रीच लाईट आली उशिरा. मग काल काही मला कॉल करता आलेच नाही ना.
हा हा हा माझाही पावसामुळे ते भीतीच वाटते, लाईट गेली का प्रॉब्लेमच.
हा होती लाईट पण काही तरी इथच, आमच्याकडून ते इन्व्हर्टरर पण कसं दोन दिवस युज केलं असंच लाईट नसताना ते इन्व्हर्टर पण चार्जिंगला तरी लाईट पाहिजे ना, असं झालं मग इन्व्हर्टर पण बंद झालं ते लाईट नसल्यामुळं मग रात्री तर चुलतीकडे नेऊन लावलं, त्यांच्याकडे अकरा वाजता झाली मग चार्जिंग. फुल. परत काय उपयोग आहे ना, आकराला मग आज सकाळी होता मला प पण वेळ थोडासा पण, आपल्या मैत्रिणींना नसतो ना सकाळी काही जणींना असा वेळ, पण नको वाटतं मग. त्यांना आहेत का फ्री वगैरे, सारखंच असं बोलायला ना. ह त्यांच्यामुळे मग म्हणलं, चला आता तुम्ही तर म्हणला होता पण बोलू नंतर
नाही आज मी बाहेर गेली होती, पावसाचा मलाही कंटाळा आला हो आता आपण म्हटलं आज करूनच घेऊ. परत मग पुढे ते शनिवार -रविवार होत नाही ना, काय होत बाहेरच ऑफिस बंद असलं का मग ते काम राहून जातात.
हो बरोबर आहे ते.
असं
हम्म मंडेलाच जावं लागतं मग
आणि मंडेला मग बाकीच्या अजून गर्दी जास्त वाढून जाते.
पहिला दिवस असतो ना कामकाजाचा, मग सगळे जणच येतात. आणि साडे दहा -अकराच्या दरम्यान जास्त गर्दी राहते मग ऑफिसमध्ये.
ते तर आहे आणि पावसाचं कसं आपण विचार करतो अरे फटाफट आवरून घेऊ. नंतर मग पावसात जाणं नको, केव्हा जोरदार पाऊस सुरू होऊन जाईल आणि मग बाहेर जाणं आताही म्हणजे गेली तेव्हा पाऊस नव्हता. आभळट वाटत होत, पण तिच्याकडे पोचले तस थोडस बंद होईल, बंद होईल
हा हा नाही रेनकोट तेन घेऊन गेला असाल ना मग?
नाही रेनकोट घरीच ठेवून गेली मी ग ऍक्च्युली मी बाहेर गावावरून आली ना, रेनकोट कुठे ठेवलाय आठवतच नाही.
हा ते गाडीच्या डिक्कीमध्ये असत ना स्पेस, मग त्यातच ठेवून द्यायचा.
नाही नाही गेस्ट आले होते, म्हणून मी घर आवरलं आणि त्याच्यानंतर मग बाहेर चालली गेली होती मी सिस्टरकडे आणि त्याच्यानंतर ते आता कसं आपण वर्षभर ठेवून देतो ना वस्तू हा मग इकडचं सामान तिकडे न तिकडचं सामान इक
हा आणि गाडीवर कसा आमरेला पण घेता येत नाही ना आपल्याला अ जवळ असेल तर काय मग थोडस, तेवढंच
हा नाही थोडंस दूर आहे पण ते खड्डे खोदले माती ना तर गाडी खूप सांभाळून चालवावं लाग अन ते अप अँड डाऊन करून ठेवलाय, म्हणजे गाडी कुठ कुठे म्हणजे समजत नव्हतं का एक्झॅक्ट कोणत्या रूट ला घालाय
हा थोड सांभाळूनच जात जा. दुसऱ्या जरी काही कामाला वगैरे गेला तरी थोडं सांभाळून थोडं स्लो जात जावा.
काढते मी तशी गाडी एक्स पर्ट हे, पण थोडस स्लीप व्हायची भीती वाटते मातीवर, हा.
चिखलामुळे गाड्या
त्याच्यामुळे थोडंसं सांभाळून आणि फोर व्हीलरवाले हे ना त्यांना असं वाटत का आपण टाइमपास करतोय. ते अजून जास्त हॉर्न मारून वैताग देतात.
ताग देतात, आणि कसं थोडं ट्रॅफिक पण राहतच पावसात. तर जास्तच राहत
हो आणि त्यांचा बॅलन्स जात नाही ना. टू व्हीलरवाल्यांचा बॅलन्स
बॅलन्स जातो, ते एकदम जरी मागून असा हॉर्न आला तरी असं आप पण दचगल्यासारखं होतो समोर
हा आणि त्यांना समजत नाही का हे, सांभाळून चालवताय गाडी का खाली चिखल आहे वगैरे, जे काही चांगले असतात ते सपोर्ट करतात. ते आपल्या मागे मागेच राहतात पण काही एखादा आडाऊ असला का तो वाजवत वाजवतच जातो.
कारण आता रोडनी बरेच सारे भेटणार ना वेगवेगळे आपल्यांना. हम्म, त्यामुळेच म्हणलं थोडस साव काश जपून चालवत जावा आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत. असं चांगल असल्यावर तर काही नाही एक्सपर्ट माणसाला काही त्रास होत नाही तसा.
नाही ओ किती तुम्ही एक्सपर्ट असले ना, कुठून कोण येईल आणि कोण आपल्याला काय करेल काहीच सांगता येत नाही रस्त्यावर उत उतरल म्हणजे तुम्ही मैदानात उतरल लढाईच्या मैदानात उतरल्यासारख
जीव मुठीतच धरून चालायच असत मंग गाडीवर सुद्धा, हो बरोबर आहे.
नाही तर यंगस्टर किंवा कोणी असत ना तो तुम्हाला कट मारून जातो. पण तुमचा बॅलन्स ठीक असेल, तर तुम्ही ठीक राहता.
आता बरेच बघतो की आपण आपली काही चूक नस असताना किंवा समोरच्याची काही चूक नसताना ते तिसऱ्यांनाच येऊन काहीतरी मध्येच कुठ तरी गोंधळ घातलेला असतो.
आता मी इतकी बॅलन्स करणारी, मला ही कधी तरी पाडून देत जातात, मग आजूबाजूचे लोक त्याला पकडायला आले का पळून जातो.
ते काय सापडतात काय?
त्यांच्या लक्षात येतय का अरे आजूबाजूच्या पब्लिकच्या ह्याच्यात लक्षात आलंय का हिला आपण पाडलय, आप तिने आपल्याला नाही पाडलंय कारण की ती स्लो होती.
आणि ती काय बेदम मारणार पुन्हा ती काय.
हा, आणि ते लेडीज लोकांना पाडल म्हणजे ते धुतातच दोन-चार जण, मग ते पळतात.
त्या लेडीजना तस
हा येतात ना म्हणजे बघतात ते पाडलंय बो यांनी स्वतः कारण की आपण आपल्या ह्याच्यात असतो आणि मला तर ते स्पीडने नाही द हा स्पीडने गाडी तुम्ही चालवत आप आपल्या लिमिटेड स्पीडमध्ये पटकन कोणी मध्ये आलं तडफडलं तर आपला आपला ब्रेक मारताय
हा.. न. हो, ना.
असं आणि य.. यंग. पणा गेलेला असतो, तर आपण. पहिलेच आपला जीव सांभाळतो.
हो, न. हो. न. आणि ह्या पावसाळ्यामध्ये कसं. जास्त लागण्याची पण, भीती असते ना. थोडसं.
हा.
पावसाचं वातावरण ओलसरपणा जास्त असतो ना
हो आणि नाही या दिवसात तर खरंच जीव सांभाळूनच
हा उगं जास्त महत्त्वाचं वगैरे हा महत्त्वाचं वगैरे असेल तर मग असं, जा जावा. नाहीतर मग, असं करून वगैरे घेत जावा. कुणी करण्यासारखं, वगैरे असेल तर.
नाही. माझ्याकडे, मीच करण्यासारखी.
हॅ.. हॅ.. हॅ.. हॅ.. हॅ.
स्वतःच मुल, बाहेर असल्यावर. आपल्याला ह.. स्व ‌ स्तःच मूल बाहेर असल्यावर, आपणच करायचं. हा.
लहानपणीच काय ते, आपल्या जवळ मुलं राहत
ह.
शिक्षणासाठी, बाहेर जॉब साठी बाहेर. शेवटी, आईवडलांना एकट्यालाच. पडावं, लागतं.
हा. त्याच्यामुळे आपण त्यांना, तिकडे काही सांगू शकत नाही. आपले काम, आपणच निप
हम्म्, हम्म्. नाही. त्यांना आता, जॉब म्हणलं तर. वेळच नसतो ना त्यांना. पण एवढ्या लहान सहान गोष् तिनं.
आणि सांगावसंही नाही वाटत. बाबा तू तुझं निपट. मी माझं निपट
हो. बरोबरय न ते. आहे तेवढ, आपल्याला. करण्यासारखं आहे, तेवढे करायचे.
हा. तुम्ही, फोनवर बोलता. हेच, खूपय आमच्यासाठी.
हा. ते, आहे.
ह. आणि जोपर्यंत आपले हातपाय अण, आत्ताची जनरेशन जी ये न. थोडस, स्वतःच करून घेते. एकदम असं सांगत नाइ, बसत मुलांना.
हा. ते तर, आहे.
हा. ते असतात. त्यांना माहितय आपलें आई-वडील आहेत मागे.
हौ, ना.
पण, सांगायचं, नाही जास्त. डोक्याला, ताण नाही करायचं. त्यांच्या. मग तिकडे वि चार करतील ते. उगाचच, असं-तसं. त्याच्यापेक्षा, सांगायचंच नाही.
सर्विसवाल्यांना ताई, कुठ विचार करायला, वेळ आहे. त्यांच्याच ह्याच्यामध्ये, राहतात. हे झाल. ते बघायच, ते झाल. आणि ते पण सिटीलाच राहतात ना. त्यांच्या कड पण, आपल्यासारखेच, प्रॉब्लेम राहतात ते पण
हां आणि टेन्शन असत, त्यांच्या मागे, म आपले टेन्शन आप पण नाही त्यांना, थोपवायचे. आपले टेन्शन, आपण साॅल करायचे. अण आपण हॅप हॅप्पी, दाखवायच त्यांना. तेच टेन्शन फ्री, राहातात मग आपल्याकडून, तिकडे. आसं.
म्हणजे जेवढ, आपल्याला दुसऱ्यांना त्रास नाही देता येत तेवढ. नाही द्यायचा. आसा तुमच म्हणजे म्हणण्याचा उद्देश आहे थोड क्यात, आपल-आपल थोडस हो ना. काय?
पटात. निपटता येत असेल, तेवढ निपटते मी.
हो ना पण मानसिक त्रास होतोच ना थोडसा.
हा मी त्यालाही निपटून घेते, आता सवय होऊन गेली, आपण एवढे वर्ष काय शिकलो ते तर शिक कुणच गेलोय.
हो बरोबर आहे.
मला कोरोनामध्ये म्हणजे मला माहित नव्हत की मला हाय बी पी झालाय व अस.
हो
समजतच नव्हत आता कोरोना लागलेला आणि त्याच्यात मला अस श्वास नव्हता घेता त येत. आपल्याला ऊभ नाही राहाता येत. पायाला ते नस, क्रम्स अस खेचला जायच. हे नंतर मला आ आत ताई, युट्यूबवर वगैरे, सर्च केल्यावर कळल. ती नस तशी, पिळून निघायची. लेफ्ट
हो ताई काय करा हा कॉल कट करा आणि दुसरा लावा मलाच लावा मग कंटिन्यू. बोलुत आपण हो हो हो.